येतोय का आवाज?
हो हो येतोय बोला ना.
हम्म काय चाललंय?
काय नाय चाललंय कॉलिंग.
हा हा हा
हुम.
पाऊस आहे का तिकडं काय ना बघा झोपले होते.
हा.
हम्म.
पाऊस आहे का तिकडे?
नाय पाऊस नाय ऊनाय आज तुमच्याकडं.
आमच्याकडे नाईये आज.
हम्म हम हम हम.
हम्म.
बाकी कुठं गेलेला का नाई फिरायला? रेसिपी आज का नाई साधच जेवण केलं होतं. बटाट्याची भाजी चपाती. आणि नाश्त्याला शेवयाचं ऊपीट.
अच्छा.
तुम्ही काय केलं होतं?
आम्ही काय पोहे केले आता हे बनवायचंय दाळभट्टी.
म्हणजे?
दाल वाटी.
दाल वाटी न्यु रेसिप्या का?
हम्म नाई माईती तुम्हाला.
नाई.
हं म्हणजे आपलं गव्हाचं पीठ असतं ना.
हा.
गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा टाकायचा.
हा.
आणि त्याच्या मध्ये अं म्हणजे हा राजस्थानी मेनू आहे फेमस आहे खूप राजस्थानला.
हम् हम.
हां आणि म त्याच्या मध्ये थोडंस तुपाचं मोहून टाकायचा या थोडा ओवा टाकायचा.
हम्म.
आणि ते भिजून घ्यायचं छान घट -ट्सर नंतर त्याच्या मध्ये थोडंस ऊं त्याला थोडा वेळ भिजू द्यायचं. त्याच्या असे गोळे बनवून. ते डायरेक्ट अं म्हणजे त्याचं भांड पण असतं बट्टीचं त्याच्यावर पण भाजू शक तो किंवा मग आपण उकडून पण करू शकतो तेे गोळे बनवायचे. थोडंस पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये तेल टाकायचं. गोळे उकडून घ्यायचे त्याच्यानंतर ते थंड झाले कि ते काढून त्याचे काप बनवायचे ते तळून घ्यायचे छान खरपूस तेलामध्ये आणि नंतर म अ हे करायचं आपलं बा व सांबर असतो ना व -रण बनवायचा सांबर बनवतो तसा पातळ आणि म कुस्करून त्याच्या मध्ये खायचं सांबरमध्ये.
होय काय पहिल्यांदाच ऐकलं रेसिपी.
हा खूप छान लागतं म्हणजे राजस्थानी फेमस पदार्थ हा दाळबाटी. म्हणजे ते वेगळ्या पद् हा ते वेगळ्या पद्धतीने करतात आपण कडाईमध्ये पण करू शकतो किंवा ओवन असेल तर ओवन मध्ये पण करू शकू फक्त
हम्म हम्म हम्म हम्म. बघू या ट्राय करन मला नव्हतं माहिती.
आणि बाटी अजून थोडी स्पेशल म्हणजे राजस्थानी टाईप बनवायची असेल तर त्यात कणिक रवा थोडसा दही, ओवा, मीठ सोडा घालून थोडसा अजून असं छान बनवू शकतो.
हम्म हम्म हम्म हम्म.
हां. खूप छान लागतं ते नाही मराठीच हे. पण बनवते मी असं वेगळं-वेगळं.
हा हा हा हा हा.
पंजाबी डिशेश त्याच्यानंतर आपलं ह्याचा हम्म सिंधी पदार्थ एक आहे दाल पकवान म्हणून
हम्म हम्म हम्म.
हम्म ते पण छान लागतं.
हम्म हम्म त्याची काय रेसिपी?
त्याची रेसिपी म्हणजे दाल पकवान हे म्हणजे मैद्या पासून पण बनतं आणि कणके पासून पन्नस बनतं म्हणजे सिंधी लोकांच हे फेव फेवरेट आहे एकदम.
हम्म हम्म हम्म.
हा त्याला काय करायचं हरभऱ्याची डाळ असते ना आपली ते भिजू घालायची रात्रभर आणि मग स काळी आणि त्यात आपल्याला वाटलं थोडी मुघाची डाळ म्हणजे हरभऱ्या डाळीनी जर पित्त वाटत असेल थोडंफार तर
हम्म हम्म हम्म.
थोडी मुगाची डाळ पण टाकू शकतो हयाच्यामध्ये.
हम्म हम्म.
तो एक कप डाळ एक एक तास किंवा म रात्र भर भीजू दिली तरी पण चालती आन ती बारीक
हम्म हम्म.
टा चिरलेला लसून म्हणजे टोमॅटो टाकून
हं
शिजून घ्यायचं छान म त्याच्यानंतर त्याला मग आलं, लसनाची पेस्ट, हळद, जिरे, हिंगपूड आं आपलं हे लाल तीखट गरम मसाला वापरून म्हणजे ती सुकी डाळ म्हणजे अशी जा
फोडणी करायच्या
पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही
हम्म हम्म मिडीयम राहू द्या हम्म. हम्म हम्म हम्म.
त्याच्यानंतर त्याच्या ह्याच्यासाठी वरती पकवान बनवण्यासाठी मैदा घ्यायचा किंवा म गहूं घे नाही पकवाण बनवायचंय ना ते आपल्या तेला ती फोडणी करून घ्यायची डाळ ती सगळं हे करून शिजवून. हा शिजून घ्यायची पहिले, मगबनवतो आपण तशी डाळ बनून घ्यायची. ची. मग त्याच्यानंतर ते पकवान बनवण्यासाठी म मैदा किंवा मग आपलं गव्हाच पीठ पण घेऊ शकतो. त्यांच्या त्या मध्ये थोडा रवा टाकायचा. थोड वोवा. अ मीठ. नंतर काळ्या मिऱ्याची पूड. आणि तेल टाकून नुसतं, घट्टपीठ मळून ठेवायचं, वीस मिन ट झाकून ठेवायचं.
हम्म
डाळिंब, कांदा, टोमॅटो सगळं बारीक मसाला पापड कसा बनवतो आपण,
हा हा तसं.
टाक आणि मग खायचं ते छान लागत.
छान आहे की रेसिपी तुमच्याकडे छान छान
हा मस्त म्हणजे खूप छान लागते.
मला नाही. मला नाहीत बनवता येत. मी फक्त कॉमनच बनवते इडली आप्प पे, ढोकळा वगैरे एवढंच बाकी काय, आणि मी कस जॉबला जाते, त्यामुळं मला टाइमच नाई भेटत.
नाही संडेला बनवू शकतो ना आपण संडेला सुट्टी असते ना.
हम्म.
मुलांना पण वेगळ्या वेगळ्या काहीतरी लागत असतं मग काय.
होय. ते मुलं तरी असं काहीतरी केलं तरी चटपट चटपट खातात.
हम्म. आणि सोप आहे बनवायल जास्त अवघड नाहीये काही,
हम्म.
चटणी ते वगैरे आपण आधीच बनवून ठेवू शकतो यांच्यामध्ये.
हो आणि नवीन काहीतरी.
हम्म
हम्म हम
आम्ही लॉकडाऊन मध्ये म्हणजे विकत मागवला होता तो.
हा
माझ्या मुलीला खूप आवडलं मग मी घरीच बनवायला सुरुवात केली मग.
हा आणि घरच आपण क्वांटिटी पण जास्त होते. ते आणि आपण म्हणजे, अ आपण स्वतः बनवतो त्यामुळं सगळं आपण चांगलंच हे करतो. ना वापरतो आता बाहेरच बघा, की हा बाहेर ते तेल क म्हणजे कोणता कधी कधी वापरलेला आहे. किंवा तो मैदा किंवा पीठ. किती दिवसाचं आहे, असं पण असू शकतं ना.
हम् हम् हम
हम्म.. चांगलं बनतो हा आणि क्वांटिटीत पण जास्त हा क्वांटिटी पण जास्त मिळते ना? आपल्याला. आपण पोट भरून खाऊ शकतो हम्म.
काही नाही ते एक दोन जरी खाल्ले ना, तर खूप
हम्म हम्म हम्म हम्म. चांगलंय चांगलाय नवीन काहीतरी मिळालं ऐकायला. ट्राय करते मी पण हम्म हम्म.
हम्म.
बाकी कुठं गेला होता का नाही फिरायला?
फिरायलाग गेलो होतो ना, इकडं अं खोपोलीला गेलो होतो.
हा हा हा.
हम्म, गगनगिरी महाराजांचा मठ आहे तिथे. रायगड जिल्ह्यात येत ते. हम्म तिथं म्हणजे त्या महाराजांची खुप असं म्हणजे सिद्धी प्राप्त झाली. त्यांना म्हणजे खूप त्यांनी स हे केलंय असं तप केलेलं आहे.
हम्म हम्म हम्म.
त्याच्या नंतर त्यांना म्हणजे अ म्हणजे खूप कडक तपश्चर्या केली त्यांनी. एवढी कडक तपश्चर्या केली की पाण्यात उभं राहून त्यांनी हे केलेलं हाय तपश्चर्या केलेली आहे. त्याच्यानंतर असं गुफेमध्ये जाऊन, अरण्यामध्ये जाऊन ध्यान ध्यान केलेलं आहे.
हा हा हा.
तर मग त्यांना म्हणजे आता जाऊन खूप दिवस झाले, पण त्यांनी गोशाळा वेगवेगळे देवस्थान म्हणजे नऊ ग्रहाचे मंदिर त्याच्यानंतर नवनाथांचे मंदिर, महादेवांची उपासना. असं खूप सारं आहे तिथं बघायला. आणि त्यांची म्हणजे जवळ जवळ अर्ध्या डोंगराच्या वरती त्यांची गुफा आहे.
हम्म.
त्या गुफेमध्ये ते म्हणजे त्या तेव्हा नसल एवढं डेव्हलप, पण आता ते खूप छान डेव्हलप करून त्यांची मूर्ती तिथं असं ठेवली. असं वाटतं की ते खरोखर तिथे बसलेले आहेत.
हम्म हम्म हम्म.
हम्म, खूप छान आहे.
हा हा हा.
त्याच्यानंतर झाले तरी आता दोन तीन आठवडे झाले.
हम्म हम्म हम्म हम्म.
हम्म त्याच्यानंतर आपल्या अष्टविनायकमध्ये महडचा गणपती आहे.
हम्म.
हम्म तो पण बघितला.
हा हा हा.
पळसदरी म्हणून एक गाव आहे तिथं. तिथं स्वामी समर्थांचं म्हणजे जे अक्कलकोटचं आहे ना
हम्म.
तसं सेम तिथं आहे.
काय नाव म्हंटला गावाचं?
पळसदरी.
हा हा हा
ते पण रायगड जिल्ह्यातच येतं.
हम् हम् हम
हम्म स्वामी समर्थांचा हो मठ आहे तिथं.
हम्म हम् हम्
आणि हे गगनगिरी महाराजांचा मठा च्या इथं तर म्हणजे समाधी मंदिर त्याच्यानंतर हे नैसर्गिक झरे शांत वातावरण. आणि तिथं म्हणजे दरवर्षी असे अ वेगळे वेगळे उपक्रम चालू असतात. ह् खूप लांबून लांबून लोक येतात तिथं बघण्यासाठी ते. म्हणजे तिथं राहण्यासाठी जे नवीन भाविक येतात. त्यांच्यासाठी राहायला ते श हा ते पण आहे तिथ.
हम् हम ह
म्हणजे विसाव्या शतकातले ते महायोगी म्हणून त्यांना सिद्ध पुरुष असं संबोधल गेलंय, त्यांच्या तप चर्येमुळे त्यांना हा आणि त्यांच्यामुळे त्याना असं हा- आणि गगनगिरी त्यांचे ते, त्यांना म्हणजे त्यांच्या ते साधनेवरून त्याच्यावरून त्यांना ते नाव पडलं.
हम्म हम्म हम्
हम्म खूप सुंदर होत मठ बघायला.
हा हा हा हा
तुम्ही गेला कुठं?
आम्ही आता रिसेंट तरी नाहीच गेलो कुठं.
अच्छा!
ह् एक वर्ष झालं आम्ही ह्याला गेलो होतो गणपतीपुळा, मारलेश्वर. पावस रत्नागिरी हा त्या साइडला. दोन दिवस गेलो होतो छान वाटलं.
हम् हम हम
हम्म ऑफिस मुळे जायला भेटत नाही सुट्टी नसते.
हो ते तर होतच आता कामाच हे म्हटल्यावर लोड.
आणि ज्यावेेळी मुलांना सुट्टी असते, त्यावेळी आमचा फुल सीझन चालू असतो.
त्यामुळं भेटतच नाय जास्तं.
हम्म
तुम्ही काय आ म्हणजे जॉ ऑफिस जॉब करता की. हाऊस वाईफच आहात.
नाही हाऊसवाफच आहे.
हम्म हम
हम्म हम् हम् म्हणजे अनुभव आहे थोडा थोडा. जॉब केलाय पण आता शक्य नाही होत तेवढं म्हणजे त्यांच्यामुळे नाही करत.
हा आणि कसं होतं म्हहितय का हाऊसवाईफ ना फुल टाइम माझ मी जॉब पार्ट टाइम करते.
सकाळी नऊ ते दुपारी दोन टूर्स अँड ट्रॅव्हल्च्या ऑफिसमध्ये आहे. हाऊस वाईफ ना